हॅलो? हां बोला.
अ.. काय नाही.
काय चाललंय निवांत आहे, बसल काय करू?
कुठनं बोलता सा?
हाय इचलकरंजीतला हाय.
इचलकरंजीतला हायसा व्हय हा इचल आम्ही रेंदाळ.
रेंदाळच हाय काय?
व्हय व्हय!
असा भाई काय करता तुम्ही?
काय नाही आपलं आता फर्स्ट इयर चालू हाय.
कॉलेजला हाय काय?
व्हय कॉलेज चालू हाय आणि तसच आपण इव्हेंट प्लॅन करतोय.
इव्हेंटंच पण करताय व्हय?
व्हय.
केवढा इव्हेंटचा मोठा हाय का लहान हाय केवढा सेटअप हाय
म्हणजे सेटअप म्हणजे आता दोन वर्ष झालं चालू केलंय हो. आपला आता सध्या एंगेजमेंटचा एक सेटअप रेडी हाय.
हा!
आणि बलूनच करतोय बलूनच कुठलं पण असू दे करतोय.
वाढदिवसाच वगैरे?
व्हय वाढदिवस बेबी शॉवर नेमिंग सेरेमनी पर बेबी वेलकम
वाढदिवसाच वाढदिवसाच कस काय असतंय रेट काय काय?
डिझाईन वर असतंय हो ते म्हणजे रिंग पाहिजे असली तुम्हाला रिंग विथ दोन स्टँड येत्यात परत तुम्हाला अजून काय दुसरी थीम पाहिजे असली ते करून मिळेत.
आपलं जर सिम्पलमध्ये एक दहा फुटात?
दहा दहा बाय दहा?
हा म्हणजे दहा फूट रुंदी.
म.
एवढच की आणि पुढं काय स्टेज नसला चालतोय किंवा असं असं स्टेज काय अस एवढ विशेष नाही
हम्म हम्म हम्म ठीक हाय! होय ते आपलं रिंग नुसत रिंगचं करायचं म्हणलासा तर त्याला एक अठराशे पर्यंत जाते आणि बाकीच सगळं तुम्हाला दोन स्टँड परत बाकी सगळीकडे फुगं लावणार हॉलमध्ये असलं तर तसं म्हणायला गेलं तर ते पंचवीशे पर्यंत बसते टोटल.
न्हाय फक्त बॅ बॅक साइडच फक्त त्याला डेकोरेशन करायचं
बॅक साइडच व्हय फक्त म्हंटलासा तर मग ते अठराशे पर्यंत रिंग बस रिंग बसत्या हो!
आणि पुढं त्याला टॅच्युरी काय येत नाहीत.
अ स्टॅच्यू ला तेच की सांगालोय स्टॅच्यू वगैरे धरलं कणी नाही बाहेर स्टॅच्यूला स्टॅच्यूचा रेट काय हाय माहित हाय दोनशे रुपये एक स्टँड हाय.
हम्म! बरं!
मग ते आपल्याकड आपण काय त्यातच हे करून देतोय ओ डायरेक्ट पॅकेजमध्ये हा!
आणि पाठून बलून पाठीवर बलून येणार काय बलूनची रिंग येणार?
व्हय बलूनची रिंग येणार मधी हॅप्पी बर्डे
त्याला पाठून बारीक लायटिंग बी येणार काय बारीक असं सोडलेले मधी रिंग मध्ये?
रिंगच्या मध्ये मग ते त्याला आणले जाते दोन हजारपर्यंत सगळं तुम्हाला सांगू अ मागं ते हॅपी बड्डे परत मधी लाईट
हूं
लाईट म्हणजे लाईटिंगच्या माळा त्या
ने हा वायड कापूण टाकू आतमध्ये
हा आणि हे आपलं अ दोन स्टँड
आणि दोन स्टॅच्यू स्टॅचो
हा
ऐसा विदाउट स्टेज ना
होय विदाउट स्टेज
काय कमी होणार नाय त्या मध्ये
कमी कमी काय आता ते तुम्हाला ते म्हणजे सांगितला म्हणजे कसा विषय होते त्यात लाइट पण हाय नय ऍड
आपलं कसं सांगु तुम्हाला, आपलं कायम काम असल म्हणजे म्हणजे आपलं कसं हॉटेल हाय
हा हा हा
म हॉटेलमध्ये गार्डन असल्या कारण, गार्डन मध्ये बड्डे पार्टी वगैरे आम्ही घेतो अस
हां हां हां हां हां
म त्या बड्डे पार्टीला वगैर, कोण ना डेकोरेशन मागते ना
होय होय होय. मागती
मी कसं त्यांना सांगतोय, तुमच तुमी करा, नायतर काय तर करा, म ते मला म्हणतात की तुमच्या ओळखीच कोणं असलं त बघा असं म्हण विषय असतय
हा हा हा ह चालतय की सांगा, की काय अडचण नाय.
त्यामुळं काय रेटमध्ये काय कमी करून देत असलास त मग कोण ऑर्डर आली तर तुला सांगतो फोन करतो.
बर बर चालतय सांगा की कधी पण सांगा काय विषय नाय आपण हासतोय.
म तेच की, म आणायच कस काय म इथन लामन
हॉटेल, हॉटेल कुठलं तुमंच, नाव हॉटेलचं
हे कबनू कोल्हापूर रोडला हाय.
कबनू कोल्हापूर रोडला हाय काय? देवत
हा,
हा हा हा ह करूया की, काय अडचण नाय, कधी पण कॉल करा तुम्हाला मी देतो, रेटनं बरोबर, काय विषय नाय, तर आता पार्टी करण, म्हणजे पार्टी करण जर फोन लावून सांगितला तरी पण चालतय, किंवा तुमचं तुम्ही
मी इकड सांगतो ना तवा म हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो,
सांगितलात